हां हॅलो.
हा येते का आवाज
अ इवरायला
हा बोला.
हॅलो झालंय का तुमचे कॉल
हो कॉल झाले कम्प्लीट
बाई मी तर तिकडेच गेल त माझ अकोल्याले माला बंदच होता मोबाईल
हो का
हम्म काय मात काून बंदच झाल तर ते नेटवर्कच ना दिशे
नाही नेटवर्क गेला की येत नाही ना त मोबाईल स्विच अप करून डबल
हो ना आता किती दिवस आहे काय मात विचारा मला झालं पाहिजे ना
मग पटपट कराना सुरूच ठेवानाव मग
हाव ना रात्री मी फोन लावून पाहिले पण माला याच्यावरन लागतही जात जात. आणि कोणाची उचलले नाही जात जात.
ते नेटवर्क नव्हतं ना तुमच्यायाले.
होा ना बरं बाकी काय चालू आहे आ आला पोरगा तुमच्या शाळेतून
ह बा पोन आला शाळेतून खेळाला जायला बाहेर
हो काय मिकस अ
तुमच्या पट्या आले की शाळेला
हो एक पोरगी तर आज घरीच आहे. हम्म घरीच राहीली बयी आज. दोघी बहिणी घरी आहेत. एक अकरावीले आहे. ती गेले नाही कॉलेजले. आणि हे लाईन घरी राहिलीन पोरगा गेला आज शाळेत.
हाव काय
त्याची तब्येत खराब होती. त्याचा दवाखाना केला तर मग आज गेला तो शाळेत दोन चार दिवसापासून.
हाव ना हाव ना आमचा बाबूही तसाच आहे रोज सकाळी शाळेत जायच्या वेळेवरती जीवावर येेते. मग लाडी गोडी लावुन पाठवाव लागते. हम्म
आज सोमवार बाजार
हो बाजार आज.
हम्म
तुम्ही गेला नाही काय?
नाही बघ आता घरी जाऊ ना या हपत्यात काही मजुरी नाही काही नाही आणि मी त्या दाख गेलती पेपर देयाले परवाच्या दिवशी.
हाव काय
मला टेटस नव्हंत पाहिलं.
हा हा हा पाहिल होत.
मा पोरीन ठेवले ते कँग्रॅच्युलेशन मम्मी.
ह हो कशाचा पेपर होता.
तो सीनियर सी आर पीचा.
व्हय झाला मग पास.
हो सगळ्यात जिल्ह्यातून आली. हो अकोला जिल्ह्याले ते पेपर होता तो.
हाव ना हाव ना मग आता तुम्ही कोणता सी आर पी झाला तुमचा.
सिनियर सी आर पी पूर्ण हे दानापूर क्लस्टर आहे की नाही, तेवढ्या सी आर पी जेवढ्यात तेवढ्या सी आर पीच्या वरची मी.
सगळे आणि गावाचे बी त्याची बी. गावाची बीन त्याचीबी
हो गावाची त्याची. अंन जिल्यातूनही आली ना. ते म्हणजे अकोट तालुका प्रत्येक तालुक्याच्या अकरा अकरा अकरा किंवा बावीस अशा महिला होत्या हम्म
पाहिल्यान तुम्हाला सगळ्यात मार्क जास्त आहे.
हो तालुक्यातूनही हो
हाव ना हाव ना
हम्म सरचाही त्या दिवशी फोन. मी त्यात पोहोचली नव्हती घरी साडेआठ
बापरे लयी उशीर झाला. एकट्याच गेला होत्या का म. एकट्याच गेल्या होत्या.
हो मग एकटीच होती मी त्या दिवशी मग त्या कारल्याची मुक्ता मातोड होती. आणि ते पेपर इतका स्ट्रिक घेतला हो इतका अजीव भेजजय मला जस दहावीचा बोर्डाचा पेपर. पेपरले बसेला एवढं एकदम सील पॅक. ते प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सेल पॅक होती आणि त्यात व्हिडिओ. पाळला जिल्ह्याच्या सोरनं. आणि प्रत्येक तालुक्याचे सर लोक, प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव
आणि काय होतं ते पेपरवर कशावर होता समजा पेपर कच्यावर होता तो आधारित.
असं शेतीवर जास्त होता. अन सी आर पीच्या हम्म हे समजा सी आर पिले ओळख आहे की नाही बा.
हाव ना हाव ना.
बचत गटाचं काय काय आहे त ग्रामसंघ हे ते.
हा हा
म्हणजे दहा पंधरा प्रश्न सी आरपीचे घटाईचे आले बाकी. एका आय एफसी मार्फत शेतीचेच होते ते पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंग जे महिला गेल्या त्याला आलो असत ते सगळं ह. तरी मला सदतीस पडले आणि मग तीन मार्क भुकले.
आम जाऊ दे ना मग सदतीस म्हणजे काय गंमत झाली काय आहे का घरच हे एवढं हे करून.
हुकले म्हणजे माहीत असून म्हणजे कन्फ्युजन झालं फक्त
हऊ ना ते दसत होते घरी आला सस्ते रे हे गलपट
हो घरी आल्यावर तर त्या पोना फोना न सु मले सुचलंही नाही काही दुसऱ्या दिवशी तर निराात तीन वाजे लोक झोपेल होती मी काल
व आप
हो डोकंच तेवढं दुखे रात्रीचा त म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाण ना का सोप पय का बाकोला म्हटलो की
नाही कु लही दूर आहे ना आपल्या गाव
हो बाई झालं जेवण घेवण
हवा जेवण झाला वावरातच केला आज वावरात गेल निंद न होतात जाला
पुरीचं हे झालं ना कुंकु
हा हा नाही लग्न झालेल.
नाही बग कुंकु झालं की लग्न झालं.
रस ना सोनाळ्या रे
हा ते योग झालं ते आपल्या गावात नसतात
ते कोण म्हंद आहे एोडं कोण
आणि हे प्रेमराज आबाात याच्या पुरीच झालं नाव कोुमकुम
नाही ते इथं लग्न झालं
हो काय
हम्म म्हणजे आमच्या घरचे गेले होते ते लग्णारले
हो काय. मला वाटलं ते कुंकू झालं अकरा तारखे लग्न काढलं.
नाही नाही मग अकरा तारीख झाली ना.
झाली काय हो आजची तेरा तारीख. बरोबर आहेय हो, हाव वो बरोबर आहे.
नाहीतर काय. ह याच्यात पन टेन्शन न लय येत.
हो ना हो ते बायाही म्हणत जात फोनवर म्हणत फोन उचलून नाही राहिल्या. एवढं काय टेन्शन घेतलं म्हणत पेपर झाला त.
झाल्यावर नाही घ्यायलागत बा आगोदर तरी घेतल चालते.
बाई आता झाल्यावर म्हणसाां बाहेरगावी हिंड्याच आहे की काय आमच्या घरी त असवस्त जिवार येते
होना
हीडियाचं म्हटलं की
नाही मग पप्पा काय वाढून देेत मध्ये
हा वाढन पंधराशे
हो ना मग आता सध्या किती भेटते तुम्हाला
आता सध्या काय माहत काही म्हणजे असं वेळेवर देत नाहीत नव सात. सात आठ महिन्यानं पाच सहा महिन्यानं ते तीन हजारांन.
पायमग.
हम्म हम हे पंधराशे. आजून नाही पण तेही आत्ताच नाही भेटत.
नाही नाही ते काम पायला..
बस कामं पाहिल्याव..
हो ना.
लय टाईमहाय तेले.
तसंच लक्ष का घता आहे पण..
हम्म. बाकी सांगा तुमचं काय चालू आहे.
काय नाही या. काम धंदे आता तुमचा कॉल आला त उचलल....
हम्..
का आराम चालू आहे थोड्या वेळाने अभ्यास घ्यायला गेल पोराचा.
हो ना मी आतापर्यंत, आलती इकडे ते माया मोबाईलात नेटवर्क नव्हत त. माटलं आता या चला इकडेच माय मोबाईलत नेटवर्कच नाहीच. नेटवर्कच्या नच त प्रॉब्लेम येऊ राहिला की काय?
स्विच ऑफ केला आणि चालू केला की नाही येते ते मलाही येईल तसंचच जाय प मी... पैसे पायासाठी केलं होत ना त दिसतच नव्हतं.
आता तसं झालं की तसंच करून पाईन.
म्हणजे मला मोबाईल आहे आचा अगोदर.. पंधरा दिवसाच्या अगदर तर एवढा झाला होता की फोन बी नाही लागत होता. ‌ बंद डयरेक्ट मग मी तिकडे वरवट. तित गेलीती गावात तर वरवटून दाखवला ते दादान स्विच ऑफ करून पाहिला मग त्याला काही सांग.. तितनाही मिटलं ह केलता. त्याने स्विच अप केला तर चालू झालं सगळंच चालू झालं नाही युट्यूब ही गायब झालेत हे बी फोन...
हो काय. बरं झालं माहिती नाहीत दोन दिवसापासून बंद होत नाहो मी म्हण काय.. होता की नाही.
हो ना.
होतात की नाही होत म्हटलं माय कॉल.
नाही हो होतात ना त्याच्याच नादि लागा आता पोरीले स्वयंपाक बियपाक करायला लावून जा. ह..
आता रात्री करीन काही काही आता करीन.
हाव चालत ना.
हम्म.
जमली तुमच्या पोराची तब्येत म...
हो जमली आता आज गेलानी शाळेत सलाईन लागली त्याले. झळी पाण्याच्या दिवसात लय आाता
हो वातावरण तसच आहे हे माशाईच्या ना
हो ना मा घरचीही माणसं जायलाच माहि व खरावर
ह या माशाईच्या नाही की नाही हे वातावरण तसंच आहे सगळ बिमारी एक आहे पोटडुखणी उलट्या
हो नव व्हायरस आला म्हणतात
हा वायरसच आहे तो मला गरीबी आहे शिवमच्या बाबाचा ममजू कर राहिला आता आणि त्याला आम् दोन दिवसा गद दावाखान्यातून मा बंच्या पुरायली तेच आहे ते ज फुणाला होताात एकीच्या पोराले उलट एकीच्या पोराला संडास
सांग काय ब व्हायरसच आहे मग तो.
हम् सगळ्या इकडेच आहे बरं पण या माशाईनचय तो व्हायरस काय दरवर्षीच असते पावसाळ्यात ते
हा पावसाळ्यात तेच आहे स्वच्छता पाहिजे.
स्वच्छता पाहिजे प त किती स्वच्छता केली तरी माश्या येतातच बाई
हो येतातच. का गॅस बुकिंग होते आता लवकर.
आता माया झाला होता बी मागच्या वेळेस लवकर आता काय मात. तुमच जायलाय काय?
प्रॉब्लेम सचालवू आहे वाटते.
नाही आमचा झाला होता लवकर केला जायचे अबदरच केला आम्ही. आणि तिसऱ्याच दिवशी आला आमचा संपलाय नव्हता आम्ही दुसऱ्याकडच सिलेंडर आणला. अंदागे हो ते भरून ठेवलं मंग आठ दिवसांना गेला त्याच्यापद.
हम् कोणाकणा जातलय महिना महिना दोन दोन महिने लांबलेै गे
होा ना आमचाही पहिल्या वेळेस लांबला होता कारण ते आम्ही ना व्य म्हणजे हे काय बुकिंग केला ना लागे लक्ष का ठेवलं नाही झाला की नाही झाला. आ मला वाटलं झाला तो झालाच नव्हता
ह मग तसच झालं तर मलाही
हम् मग पंधरा दिवस तिकडे आम्ही घर बांध चालोत तिकडे राहियलं होत ता गेलता तसा त्याच्या घरी टिना. जे रूम होते त्याच्यात स्वयंपाक केला मग चुलीवर आता याच्यात जमत नाही.
नाही
नि दां दिच सोलावंठेयला
हम्म पहिल्यासारखं आता चुलीवर जमवतही नाही
हम फटफट होतय नाही
कामाले जाणून चुलीवर स्वयंपाक करा सगळं काम कराव लागत पहिले आता नाही होत.
आता नाही होत आताच्या पोरुषांना काहीच जमत नाही पहिले बुढ्या वाड्या सगळंच करत
हा बरं ठीक आहे ठेवतो मग त
ह